हा यायला काय गं आवाज?
हम्म येतोय बोल, हे काय कॉलिंगचं कॉलिंगचं काय हे विषय एवढं?
तर ते ऍप फक्त सुरू राहायला पाहिजे, असं त्याच्या ह्याच्याप्रमाणे करता येतं गं ते टास्क.
हा हा हा हो पण ते क्वेशचन आन्सर काय दुसरंच पाहिजे ना, जनरल नॉलेज हे ते, तसं पाहिजे हे हम्म.
मला पण सुरुवातीला तसं आलेलं. हे माझं झालंय की कंप्लीट झालंय अजून चे
किती जणांना फोन केलेलास?
सहा सहा जणीचं तीस वेळा केलेलं बघा.
म्हणजे पाच पाच वेळेला.
बाई हेेतच की, काम कर करत बसावरती आणि.
ओळखीचे होते की
नाही अननोनच कि, त्या ऍप वरती गुगल ह्याच्यावरतीच होती ती. ग्रुपवरती
मग ती कसं काय बोललीस मग?
बोलतंय की लेडीज असं आपल्याच्याच असतात गं त्या, घरात बसून काहीतरं काहीतरं असत. करतला
एक तर, एक तर तिला मेसेज केलेला ना ती तर म्हणते मी सायंटिस्ट आहे. मी म्हनलं काय यामध्ये ऍप मध्ये कशाला? मग काय कसं काय? त्या नाही माझ्या फ्रेंड न सांगितलेलं वाटते.
हा हा हा.
भाऊबंदाना
नाशिकची ये ती नाशिकची अं हा. तरीच म्हंटलं हिला ते कार्य अँपचं कसाला एवढं गरज आहे.
होय बघ सायंटिस्ट असून
हो नाशिकचेय, पुण्याला आहे मण सायंटिस्ट. असेल पण इंग्लिश बोल काय म्ह सायंटिस्ट आहे का काय?
अ असतील पण. काय एक एक होती, एक होती लेडीज ती मुंबईची, ती आपलं मुंबईच्या सुद्धा भाषेत. मी आपली कोल्हापुरे झाड तर जाव मर. हम् हम्....., ह्ं असं. अ बाई, तिला पाच वेळा फोन करत होतो. मी फोन करून, असं त्यात मेन्शन केलेलं कि दहा दहा मिनिटं बोलायचंय. नाही बाई, दहा मिनिटं एवढं कुणासोबत काय बोलतेस गं. आपलं आपलं चालतंय गं, दुसऱ्यां बरोबर कसं
हम्म.
नाही बाई ते काय? मग त्यांच्यासोबत, कॉल करत होतो. हा, तेवढंच मग थोडी माहि ती, ती विचार होती पाऊस. पडलाय काय येऊन कायपण विचारत होती बाई.
हम्म. हो आता त्यांना पण माहितीच आहे ना, हे काय बोलायचं हे असं असं.
हा असलं बाई. आता कट करून आणि परत कर, मग होते काय बघ. हा, चालते.